काय चाललं? जेवण वगैरे झालंय आता मुलं अभ्यासाला बसवले.
हां हां हां.
झाले पण
बाकी काय चाल
ते ना त का शायद
हा जातो ना शाळेत, पहिल्या दिवशी केले होते नाटक आता जातो. छोटा पिल्लू पण बर आहे त्याची तब्येत बिघडली होती. दवाखान्यात नेलं होत सकाळी, हा कालपास ना थोडीशी बिघडलीच होती.
हा तिची काल थोडी उचल पटच झाली होती ना,
काही दवाखान्यात नेलं ताप पण आला होता ना, आणि पोट पण दुखत होत मग दवाखान्यात निलं आता कली औषध
हे काय इद. अभ्यास काय मस्ती काय,
हा हा हा सकाळी लवकर राहत अस ना शाळा,
नाही त्याला साडे अकरा ते पाच
हा हा
मग असच टायमिंग आवडतश आहेच दिवसभराच हा हा जस आपल्याला होत तस
ह ह आता साडे नऊ ला गेला का काम घरी येतो एक वाजता.
बरोबर जा घरचे काय झोपून देत नाहीतो बरोबर येतो तर
हा ते झालं का हे चालूच राहतें दोघांच
हा माऊशी त्यांचं काय चालं
त्या जेवण झालं चक्करला गेलंय. मामा बसले ये बाहेर, त्यांना पौर्णिमा झाल्यावरती
हा ना
हा त्या दिवशीच दिंड्या निघणारे हा तर त्या त्र्यंबक पासूनच म्हटलंय. मग काय करते काय माहिती मग दिंडी काढून घरी येतील बहुतेक, मग परत जायला बसल्या असं करते.
हा का तिला म्हण पळशापर्यंत जाऊन द्यायची दिंडी मग
हा मग काय तस केलं तरी होत लागल तिच्या तू सरकं बाजूला हा
म्हणजे मंग नाय तर मं असं सिन्नर पर्यंत तरी गेली का मग दोन चार दिवस मग काय हा
मोठेच राहत ना
हा अरे नको ना शांत बस
हम्म हम्
अजून काय
पेटूच काय चाललं हा वा नांदगावची वाटत गोंद्याची का नांदवा गावची अस काहीतरी
हा का त्यांच म्हलं ना टाईप तिचा टाईप घेतेलाय मग काय केला केला केला अभ्यास नाही तर चालला टाइमपास आता,
हा हा म्हणजे परत पेपर द्यायचे का?
नाही नाही अकरावी बारावी तिने सायन्सच म्हणजे टायप घेतलेला. कॉलेज नाय करायचं ते टायपच करायचं. सगळ्यांना सगळ्यांना असे आ कसला काय चाललंय. पोरी का सिरियस नाही घेती काय नाय सुरुवात ते असं ना थोडस करत राहिलं त पुढं व्यवस्थित जात. काही नाही बाई आता काही नाय असंल
हा हा याचा नाय का बसून करीतच नव्हता ते कर चे पण ते होते आज मला येतच नाय म्हणे मला नाय करायचा हा अभ्यास म्हटले ते मी शिकवते. त्याला म्हटलंय बाकी सगळ्या लाडपण अभ्यासाच्या बाब अजिबात नाई म्हटल दे तिच्या लागल बर का दे मी शिकवते मं म्हटले मंग मी घेऊन बसले मोबाईल वर हात वळवला पाय खाली घे निर्वेद लागल हं दुपारच्या सारखं दुपारी तिला झोळीत टाकलं.
हा.
आणि तो तो एना झोळीच्या खाली होता.
टणकन डोक लागला असं सोमवारपर्यंत सांगिले. हा
मी त्याला मारलं.
दोघाईचा कर दिवस ना सोमवार पर्यंत हाय हहं तिच्या दणगण लागला अस त्याचं काय डोकं काय नाजूक आहे का.
हा ते ब आता पाय वरती करतोय परत लागल बरं का हम्म जोरत लागल ति
काल तर जया आत्यांनी दोन टाईम वाढला होता. व्हय भात तिला म्हण मं काय येतोय त्या पुरी जवळ
आओ लय वैताग देतो लईच मं त्याला असं वाटतं ना मंग तीलांच घेत्या माला नाय घेती आपला जजीव आडाकतो त्याच्या मध्ये सगळे बोलल्यावर नाही का मंग
हा चिडचिड होऊन जाते आणखी
हा
काय काय पोर किती चॅप्टर राहत्या असे किती असे अजून म्हणजे आपलं लगेच हा काय काय लगेच नई जाऊ दयायच तीला. घेतलंय त घे मी वतो बाजूला या पोरांमध्ये तो प्रकारच नाय. हा बैचवढ पाणचा आहे त्यांच्यात. हा.
तेच का आता झोप नी ते ना पोट आणि थोडी मधून-मधून रडती परत झोपते.
शाप बारका द्यायच ना
काल हे ना मी हिंग लावला तिल तुम्ही गेले ना त्याच्यानंतर ति लाईट गेली तशी ती कुणकुणच करायला लागली हिंग दिला म राहिली परत मी औषधं आणायला लावलं.
हा हा एक कॉलीमॅक्स तो ड्रॉप जातं ना कॉलीमीक्सात ना
आयबुजिसिक म्हणून औषध दिला आणि कॅलपोर म्हणून होतं ते दिलं पण मग सकाळी औषध दि हा पोटाचा ना.
नाही तापचा आहे ते आयबीजस
हा तापाचा दिला आयबुजीस. सिक आणि कॅलपोल म्हणून पोटाचा होतं ते पण दिलं.
सकाळी पूर्ण जणी
हा पण मग डॉक्टर बोलले आ जमने आयबुजिसिक औषध द्यायचं नी म्हणून त्याने न किड किडन्यांला परिणाम होतो. हो.
लहान मुलांना जास्त नाय द्यायचा.
चने मने जास्त
हा ते ताप आल्यावरच द्यायचं असं कधी पण नाही द्यायचं.
नाही ताप होता ना ओमानची तिला डॉक् टर इथून औषध देऊन तिला एकशे दोन चार ताप होतात तिथं दवाखान्यात
हा ना हा हा.
हम्म.
अवगड राती हेला आणि पोरांचा एक तर कळतं नी लव
कळत नाही हा ना रडते-रडते समजतच नाही लवकर.
मी ते एकदा टिटूला काय केलं तर नाही होता मला औषध द्यायचंच माहित नव्हतं म्हणजे एवढं औषध देताय पंचवीस एम एल ने दोन पॉईंट पाच एम एल होतं तर मी औषध किती दिलं होतं तेवढं झाकण फुल भरून दिलं होतं.
हा हा हा.
कुडं टीटू दिवसभर उठत उठलीच नाय ती हा औषध जास्त झालं हो
सोमवारचा होतं बोरं आता इला पण आहे ना मी औषध आजपासून दिले ना. नुसती झोपा घेेते आता पिलं पण नाही. झोपतच नसते.
बरं वाटत तर हा एकदा बरं वाटतं काय मग काय नी.
हा थोडा वेळ खेळली
हा हा काल बाई आम्हाला तर इतका पाऊस लागलेला. हा सोमच आहे इथं आलो ना तिथे ते इतका पाऊस आणि त्याच्यात द दारापुढंच पाऊस. पाणी इतकं साचलेला मावची गाडी त्या पाण्यात गाडी डायरेक्ट बुडली ना बॅटरी पाणी गाडी कठ चालू होती किती पाच दहा मिनट आम्ही गेलो निघून म्हण पाळता म थांबले माहिती कशी काय चालते त्यांनाच माहिती
हा हा ह ह ना पाऊस इकड पण नंतर इतका पाऊस झाला नेमक मला फोन येत होते ग्राम
हा ना. हा ना पाण्या पावसाची मिटिंगस
हा तेच म ते मग जाणं गरजेचा होता आणि मग तरी सर बोलले कशाला आली मध्ये तू?
हा हा हा.
नीट जा म्हणजे मने पटकन हा त्यांनी विचारलं किती महिन्या चा म्हटलं तीन महिन्याचा आहे म्हने काय नाव ठेवलं?
हां त्याचा लई बोललेत बोलाय लागत त्यांना . हां हां. त्यांच्या पण सगळीकडं मीटिंग राहत आहे ना.
हा हे ना ह्य चालूहाय ना पंचायत राज्य अभियान.
हां हां. हा. हम् हम्. हा हा हा आलं.
हां.
त्या गडात मॅडम आणि त्या राहतात. हा काय.
राठोड सर होते. हां. दोन होते आणि ते नवीन राऊत सर आलेले ना ते होते.
हा हा.
बाकीची पूर्ण कमिटी टीम अंगणवाडीची परत ह्याचे सगळेच होते ग्रामसेवक आणि ते.
हा हा. माधुरी. हां हां. हा हा. हां हां. हां.
नको उठूवू रे त्याला कशाला उठवतोय. प्रज्ञेश.
याला सात नंतर याय झोपणा दुसऱ्यांना उठीवते
तसं असतं हा ना. शाळेतून आल्यावर झोपत नाही ना कशी ह्याने झोप काढली
हां. दीदी. हम्. हं हं.
हा, हा चालतय ठेव
काहीही पागल सारखं ना